हॅलो नमस्कार.
नमस्कार हॅलो.
कशा आहात, हा कशा आहात तुम्ही? बर. झालं जेवण वगैरे?
हो जेवण झाल आताच, तुमचं झालं का?
हो आमच ही झाल, झाल नाही आमचं चालू आहे बनवण चालू आहे. अं उशीर झाला थोडासा मेनू मसूरची डाळ, ताकाची कडी, भात, चपाती
ब
तुम्ही बनवत नाहीत का ताकाची कडी?
बनवतो ना ताकाची गडी आमच्या इकडे फेमस आहे. सगळ्यांला खूप आवडती.
बर, बर, बर, बर आमच्या इथंही सगळ्यांना आवडते त्याच्यामुळे बनवावस लाग ती आम्हाला आठवड्यात एकदा तर बनतीस आमच्याकडे.
हा हा हा हा.
काय म्हणता पोरांची शाळा चालू झाली?
हो शाळा छान चालू झाली होता ते उन्हाळ्याची सुट्टी संपली.
उन्हाळ्याची सुट्टी संपली पण उन्हाळा कुठे संपला नाही संपला ना?
हो ना आता पाऊस थोडा, थोडा यायला चालू झालाय कुठे, कुठे, कुठे पडायलाय.
पण वातावरण किती खराब झालं नाही का?
हो ना इकडं खूप गरमी आहे अजूनही.
हो इकडे भरपूर गरमी आहे म्हणजे सगळीकडेच गरमी आहे. पाऊस कुठं पडतोय ते पावसालाच माहिती कुठं पडतोय तो इकडे तर नाही पडला एकदा पण
मराठ आठवाड्यामध्ये पाऊस पडायला लागलाय जास्त.
अच्छा, अच्छा पण इकडं खूपच गरमी आहे एअर कंडिशनर शिवाय माणूस नाहीच राहू शकत अस झाली गोष्टी
हो ना हो.
आन, आन त्याच्यातून बाहेर निघालं की मग उकडत्या पाण्यात पडल्यासारखं होत एका रूम म बसू शकतो आपण एअर कंडिशनर लावून पण बाहेर आल्यानंतर परत तोच त्रास.
तोच त्रास थोडस आबाळ आयले पुन्हा चालय त्यात पुन्हा गरम
आणि वारही सुटलं तरी त्याच्या गरम झराळ्या लागत्यात.
हो ना आमच्या इकडे तर आज दिवसभर लाईट नसल्यामुळे उकाडच, उकाडा.
खूपच त्रास झाला हा खूपच जास्त त्रास झाला असेल. आणि आणन्नही जात नाही ना अशामध्ये म्हणजे भूपाशी राहू शकत नाही आणि अन्नही जात नाही अशा गोष्टी आहे तिथं.
हो ना हो ना उन्हाळ्यामध्ये तेच त्रास होते खूप जास्त.
बरोबर तुम्ही उन्हाळे म्हणजे उन्हाळ्याचा काही त्रास होवु नये म्हणून तुम्ही काही वेगळी रेसिपी वगैरे बनवता का घरात म्हणजे मुलांसाठी? वगैरे कि थंड पेय वगैरे
रोज ताक, ताक पिणे ताक, दही हा ताक दही खूप जास्त खाल्लं की उन्हाळ्यात तेवढी गर्मी जाणवत नाही शरीराला पण थंडी हा शरीरात थंड पण जास्त जाणवतोय.
बर, बर, बर मग त्याच्यामध्ये काही जिरा पावडर वगैरे काही टाकता का?
हो मट्टा करायचा जिरा पावडर, लसण, अद्रकची पेस्ट काळं मीठ वगैरे टाकून तयार करायचा मठ्ठा हा करून ठेवायचा. आणि रोजच्या जेवणात ताक आणि दही. दोन्ही, दोन्ही पण घ्यायचच.
बर बर बर बर बर बरोबर.
तुमच्या मुलांची शाळा?
हा मुलांची शाळा झाली कोणाची झाली चालू इकडे कोणाची नाही झाली शाळेच्या फीस पण केवढ्या जास्त झाल्यात.
हो ना हो ना मुलं मोठीे होतील तशी, तशी फीस वाढत चालली. हो शाळा, ट्युशन
हो पावल, पावलावर शाळा, पावला, पावलावर शाळा, तसच ट्युशनही.
फीस भरायची आणि पून्हा मुलांना क्लासेस लावायचे. त्याची पण फीस भरायची कारण शाळेमध्ये काही एवढं व्यवस्थित घेत नाहीत त्यामुळे मुलांच नुकसान होतं पूर्ण हा अभ्यासात कमी पडले की मार्क रिझल्ट कमी येणार, फि सही भरायची क्लासेस- ची फीस भरायची दोन्ही.
दोन्ही, दोन्ही एज्युकेशनच एवढं कॉस्टली झालंय म्हणजे, महाग झालेय. काय करणार शाळा पावला, पावलवर- ट्युशन पावला, पावलावर कॉम्पिटिशन हर एक गोष्टीची. प.. प्रतिस्पर्धा चालू आहे आता इथे.
प्रत्येक घराच्या बाजूला एक क्लासेस आहेत.
हो आणि शाळाही तशाच झाल्यात ना, म्हणजे ऍडमिशन घेणाऱ्याला- याचा प्रश्न पडला की, ह्या शाळेत जाव, की त्या शाळेत जाव, आन फीस तर प्रत्येक- प्रत्येकाची वेगळीच आहे. ना- अ सरकारकडून काही नोटीस यतील की, बाबा नुसतंच सोशल मीडि- याला येत की, असं होणारे तसं होणारे ते कधी होणार काय माहित? कि प्रायव्हेट, प्रायव्हेट स्कूल बंद होणारे आहेत.
हो ना, कधी काहीच करणार. गव्हर्नमेंट मध्ये पण एवढं देत नाहीत ना मुलाला, गव्हर्नमेंट- मध्ये मुलांनला द्यायला पाहिजे.
गव्हर्नमेंटमध्ये द्यायला काही नाही शिकणारे कुठेही शिकतात, गव्हर्नमेंट- चेच मोठे, मोठे अधिकारी होतात, त्या लेकराला जाणीव असते प्रत्येक गोष्ट- ष्टिची, पण गोरगरीबाच किती नुकसान व्हाय लागलय.
गोर गरीबाला शाळाच नाही, पैसाही पुरत नाही.
शिक्षण ही भेटना की नाही, सरकारी ह्या प्रायव्हेट स्कूलमध्ये- अ सरकारी स्कूल बंद पडायला लागल्यात, मग त्या गरिबाच्या लेकरांनी कुठे शिक्षण घ्यायचं? ये, ये हा मोठा एवढा विषय झालेला आहे, - कि, शिक्षण कस आणि- पण ते भेटल गेलय ना सगळ्यांना, म्हणून बेरोजगारी वाढायला लागली परत.
बेरोजगारी कामाच्या बाबतीतच तेच होतय प्रत्येक कधीतरी- अशीच एखादी कंपनी बंद पडती, ते बेरोजगार होतेत. ते त्यांच्या मुलानला कुठं शिकवतील? त्यांनी फीसची ऍडमिशन घेतलेलं असतं, खूप मोठे पैसे भरून- आणि त्यांची पुन्हा जॉब गेला की पुन्हा ते काय करणार आहे त्यांच्या मुलांचे बाकीचे खर्च- नुसत शाळेत टाकलं तर भागत नाही, त्याचा वह्या पुस्तकाचा- युनिफॉर्मचा, व्हॅनचा-
सगळं, सगळंच.
पूर्वीच्या काळी जेवढी स्कूल ला फीस नव्हती, त्याच्या दुप्पट तर व्हॅनला फीसये.
हो, हो दुप्पट नाही, तिप्पट म्हणलं तर चालेल. लहानपणी पाचशे रुपये भरले तर वर्ष निघत होत. लेकरांचं आणि शाळेतूनच खायला प्यायला भेटत होत. वह्या, पुस्तक शाळेतून भेटत होते, म्हणजे आपलं तर लहानपण तस- गेलेल.
हो ना, हो ना.
दहा, दहा हजाराचे पुस्तक पुरत नाहीयेत पोरांना, त्यात परत कुठली एक- पेन्सिल कमी पडायला भागणे को.
रोज एक पेन्सिल पाहिजे. बोलाल ना.
अन, रोज एक पेन्सिल पाहिजे की, ती छोटी झाली तर मी त्याच्यान नाही लिहिणार आहे.
हो ना.
मुलांना ही खूप जास्त चाललेत म्हणजे करणारे कर करता येत लाड पण काही जण अशे पण आहेत की जे परिस्थितीची जाणीव करून देणारे पण आहेत की.
मुलांना बाकीच्या मुलांच बघून तसच असं वाटतं प्रत्येक गोष्ट.
त्या मंग आय
हे मला का नाही आईवडला नाही वाटतं ते त्यांच्या मुलाला देतेत मग आपण का नाही देऊ शकत. दिलं पाहिजे आपलं मुलग त्यांच्याकडे बघतोय.
हो हो बरोबर बरोबर त्याच्यामध्येच चाललेय आहेत ना मग हे सगळ्या गोष्टी
हम्म सगळ्या गोष्टी तेच ते वाढत चाललंय ह्याच प्रकारे.
बरोबर आहे. बाकी जेवण तर झाले वाटतं तुमच्या आम
आमच्या इथे आज शिराहा पोहे होते. खूप जास्त खूक लागल्यामुळे सकाळच्या नाशष्टत्याच्या ऐवजी संध्याकाळचा नाश्ता केला. एकाची एक आवड एकाची एक आवड त्याच्यामुळे उशिरा पोहे केले आता भूक लागली तर पुन्हा स्वयंपक करायचा.
अरे बापरे मग ते किती उशीर होईल त्या सगळ्या गोष्टींना.
हो ना पण बायांला आहे का बायांला केल्याशिवाय पर्याय नाही.
पण मला एक असं वाटत की कमीत कमी सातच्या नंतर नाही नाहीत का आठच्या नंतर तरी अ काहीच नाही खाल्लं पाहिजे बॉडी साठी चांगलं शरीरासाठी
होन हो ना नाही आपण नाही पण खाणार पण मुलांसाठी आता समजा पाच वाजता त्यांनी खाल्लं शिरा पोहे मग त्यांना वाळाला लागतेच नऊ-साडेनऊ भूक आपल्याला कळत होती. मुलांच्या पुढे कर म्हणले की पाहिजेच आहे.
बरोबर आहे बरोबर आहे.
मुलांना ते हेच करावं लागतं.
द्यावच लागतं बरोबर आहे बरोबर आहे.
त्याच्यामुळे आणि त्यांच व वर्कलोड अभ्यास जास्त आहे. पळापळ खूप जास्त आहे त्याच्यामुळे कोणत्या गोष्टीला नाही म्हणा वाटत नाही.
नाही म्हणा वाटत नाही खूपच जास्त झाल्या सगळ्या गोष्टी. त्याला कुणीच काही करू शकत नाही असं झाले ना. शाळेत असच वाटत कधी कधी की बापरे अ पुुढं चालून तर म्हणजे म्हणून तर लोकांनी आम्ही दोन आमच एक असं फॉर्म्यला चालू केलाय.
हो ना हो ना.
जन्माला घालायचंही नको आणि शिक्षण द्यायचंही नको असं झालंय लोकांना.
हो नाही परवडतच नाही द्यायचं तर चांगलंच द्यायचं असं तस देऊन उपयोग नाही ना करायच हा करायच तर परफेक्ट करायचं नाही तर नाही केलेलं बरं उगाचच कुठ तरी काहीतरी करा पुन्हा त्यांच्याकडे नाही द्यायच ते वाईट वळणाला जाणार.
बरोबर ये बरोबर. आजकाल मुलं सांभाळणंही काही सोपं राहिलेलं नाहीये ते शाळेत जात तय का शाळेच्या बाहेरच कुठं फिरतंय. या गोष्टीकडे लक्ष द्यावंच लागतं.
संस्कार खूप जास्त महत्वाचे आहेत. आणि ते मिंट मिंटा मिनंटाला मुलांवर कराव लागायलय पहिलं असं होतं. की लहानपणी आपल्याला
मणतही नव्हते फक्त आपण बघूनच शिकत होतो.
हो.
कधी आ मला आठवत नाही की माझ्या आईनं असं करू नको तसं करू नको असं बोलली म्हणून किंवा हे चांगलं नसतं हे वाईट असतं. हेही नाही सांगितले आजकाल मुलांना किती शिकवाव लागतं. कि बाबा असं असत तसं असत आधी काहीच नाही. वयामानानुसार आपल्या डोक्यामध्ये बुद्धीदेव देत गेला आणि आपण ते शिकत गेलो.
हो ना. हो ना. पहिलं होत तसं नाही ना आणि आपल्याना जे दहावीला अभ्यास होत त्या मुलांना पहिले दुसरीची पुस्तक तशी दिलेली आहेत. आपल्याला पाचवीपासून होतं इंग्लिश तर इथं मुलांना नर्सरी, एल के जी, प्ले ग्रुप
आधी सहा वर्षाच्या आधी लेकरू शाळेत जात नव्हतं.
हो. आता काही नाही दीड -दोन वर्ष -दोन वर्ष झाले की शाळेत.
को वाटाय लागल लेक
हो ना! हा. ते सगळ्यांमध्ये लेकरू प्ले ग्रुपला टाकायचा मुलाला. मुलगा तिथे शाळेत जाऊन खेळत राहतो. म्हणे खेळण्यासाठी टी प्ले ग्रुप
बरोबर प्ले ग्रुपला आपण ड ब घाटलं तरी तिथे शाळेत थोडी ना रोज - रोज खेळू देतात. तुम्हाला. कारण त्यां चे -त्यांचे खेळणे खराब होतात मग ते सगळं गोंधळ गोंधळ होत. त मग ते टीचर्स लोक शिक्षक लोक म्हणतात आज खेळू दिलं उद्या नाही खेळू द्याय च अस बर चला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. अं आपण नंतर बोलूया आणखी चालेल मी ठेवते ओके.